हा यु राहीला काय आवाज?
हाव. हॅलो
कायकूर रहिल वा
काही नाही
हाव काय ट्युशन नव्हती का सुट ती होती वाटतं ट्युशन ला
हा सुुट्टी होती ना
हाव का
हम्म
अभ्यास, बिब्यास करत असते की नाही?
करतो ना अभ्यास.
काढत राहत
नाही लई दिवस झाले रील बंद अजून पाहिले नाही का
नाही ग पाहिलीच नाही.
हम् स्टोरी चालूय फक्त
हा गॅस स्टोर आहे टाकूर राहिल ग
हा दोन तीन दिवस झाले स्टोरी बी नाही टाकली मीन
हाव का मग ट्युशन कोणा जवळ लावली ग तू
ते समीक्षा गुराळकर
गुलाल करी
ह
समीक्षा हो का, हो का ह, ह, ह
हम्
कितवी ते कितवी ची घेते ते
हा
कितीवी, कितवी पर्यंत घेते म्हटलं
ह पहिली
ह
के जी, के जी वन पासून तर अ दहावी पर्यंत घेते ते
हाव का
हम्म
हम्म.
आ
फी काय हाय म्हटलं?
दोनशे, तीनशे
हाव का ह, ह, ह चारशे आहे का अच्छा
नाहीन
मग मग अजून काय जेवली आहेस मटन, चिकन?
मटन, चिकन नाही रात्री पाहा लागणते आता
रात्री पहाव लागण हाव
हा सकाळी नाही सकाळी कधी, कधीच असते
हाव काय? मग काय जेवलीयास?
अ उडदडचं वरण आणि पोळी आणि भात
हो काय आली का तुझ मम्मी
नाही याचीच आहे
अ का हाव काय हो मग अजून शाळेत जात असते की नाही, शाळेत जात असते की नाही
जातो ना
ह, ह तेच म्हटलं
ह आता मी बी येतो त्यासोबत उद्यापासून
हाव चाल ना मग.
म्हणून येताना साडे दहा, हा ना.
हो, आमच्या शाळेत माहिती का? ते हे बसवलं आता. जर अकरा वाजताच्या नंतर एक मिनिट ही उशीर झाला त्या असं फोट फोटो घेते तो आपला रोज चेहरा फेस आयडी. अन् जर एक आकरायच्या नंतर एक मिनिटही उशीर झाला तर पैसे काप कापते ती.
बापरे! बाप.
हाव म्हणून लवकर जाया लागतय.
हम्म.
पहिले नव्हतं असं, पण आता झालं तर या वर्षीपासून.
बसायला एक चेअर दिली का मग?
नाही चेअर नाही आम्हाला बसाय, काय बी चेअर नाही भेटत आम्हाला.
त्या बोलतात गार्गी आहे का गार्गी?
गार्गीयर, सर ना सरनेम.
सरनेम, सरनेम नाही माहीत, पण गार्गी आहे का?
नाही गार्गी कोणीच नाही पहिल्या वर्गात.
नाही, का तू पहिल्या वर्गाला शिकवता क.
हो.
हो का?, विचाराला लागल तिचा सरनेम काय. ते बी लागवानि मधेच आहे म्हणते.
हा काय नंदिनी मॅडमला ओळखता का मला? कोणच्या क्लासमध्ये आहे ती?
अ चौथीत.
हा मग ओळखत असशील. ओळखते ते तिलमान कि त्या अँप वर बोलू राहिली. त्या ऍप वर बोलू राहिली. देविका आहे देविका.
देविका राजू मामाची पोरगी. हा. मग ते, ते, आडत नाय त्याच्यात. हां मग?
कायची भाजी.
तिलवी आम्ही त्या मशरूम ची केलती आज.
मां येबा मशरूम
हां.
तील विचारायच तू तूले ओळखी असल म्हण आता काय? मी आता पाऊ काय हाय ते संध्याकाळी.
हम्म.
आम्हाले बी बाजारात जातो आता.
हा तू बाजारात जासिना मी ईश्वरमामा समोर तर ती गेली हो ती एकदा बाजारात लहान होती तू एवढी होती तेव्हा.
नाय काय?
हे सर्वांना नेल होत सायकल वर बसून मागे.
हा अलवील यत ना.
हम्म.
गेली होती तर राणीने आणि मी पाणी आणायला जात होते.
हो काय? काय म्हणते येते की नाही तो आधीचा फोन मग?
येते ना
होईते.
हम्म
काही नाही माझी मम्मी रेखा त्याची तर गेली रेखा त्याची तब्येत नाही बरोबर दोन तीन दिवस झा
हाव ना.
म मम्मी मेतो म भ हा काय
तिकडून तिकडं ब्युटी पार्लर मध्ये गेलो मग.
तू बी गेलती काय ब्युटी पार्लर ला?
हा
होव काय
हम्म
आज नाही गेली का मग?
नाही अजून नाही गेली कोणीच नव्हत ना. राजेश्वरी वहिणी तर गेलत्या ते गाव शेगावले.
शेगाव गेले का ते
हा माझी मम्मी मला शिकवली गेलो म्हणे
शेगावला नाही गेले ते वैशूसाठी पोरग पहायला गेलेत अकोल्यात.
हा मम्मी त मला शेगावाने गेले मणे.
हाडं. त्यांना सगळ्यांना तसंच सांगितलं शेगावल गेले ते वैशूल पोरग पाहायला गेले अकोल्यात.
हाव का नई
हम्म शेगावले गेले ते पहिले मग तिकडून येता ये. का तिच्यासाठी पोरकं पायर मेन ते परगं पायलच गेलं.
हा का
हम्म.
हम्म.
मग तू चालशील काय आमच्यासोबत चिखल दरयात. चालतं मग आम्ही चाललो पुढच्या महिन्यात.
हो का आई म्हणते तर जाऊन नही आला चिखलीले
चिखलीले नाही चिखली नाही रे चिकखल दर्यात. मला माहितच आहे मस आमचंच डाईन आहे, हा
हम्म
हम्म पाहिलं मीन आता बोलताना आईल आई म्हणे कोणा तरीस बोलू काय ना, मी म्हटलं हम्म. हाव काय? दाखव तू पण. हो घेता येत ना वर्क फ्रॉम हो बस हो चाले
कोरोइले
होव
तू काय करू राहि
हम्म काही नई बुवा मी नाव काढ पंकजा मुंडे, रमदाडे. हा काही नाही ब आई बोल ना हाय हाय.
करोली म्हटलं.
मी बसली आहे.
हो का.
आता झाडझुड केली पाणी शिपलं बाहेर
हा का, तुम ते रील पाहिली का ते पाऊस. पासेत असत ते पाऊस येत असते द दोन, तीन पोर एक मुलगा छत्री घेऊन बाहेर पाणी शिपडत असते तेव्हा लिरी
हा हा हा... पाहिली. रांगोळी काढते बाहेर हा हा. हा पाणी शिपडू राहायला रांगोळी दे, झाडाला पाणी देऊ राहायला. पाहिली पाहिली हा.
आता मी बी काढतो रेडीव झाले आमचे बी काढ
पाऊस येते, मग पावसात काय.
हाव मी बी गाडीन. हा अजून काही.
हा आवाज राहिला.
तिथे एक बीच हम्म
हम्म मग, मग अजून
काय नाही बाई.
तू येतच नाही आम ये, तू तर एकेतच नाही मग आमच्या घरी.
आता उद्यापासून देणारच आहे ना.
हा उद्यापासून ते येशीलच अस व
हम् मग उद्यापासून डेली.
हा मीचं आहे मग. पेन्सिल पेन संपले काय दिलेले
हा.
पेन्सिल पेन संपले का म्हटलं दिलेली
नाई
मग तिन्ही नाचा अंजलीच्या लेकराासाठी. ते नाही माझं जवळ काढून ठेवेल मी उद्या.
चाल ते पेनसिल बॉक्स आहे माझ्याजवळ
हा मी दिलेला होता ना, हा मागे अनन्या आलीती ना नित्या अनन्या त्यांना. एक बॉक्स दिले दोघींला, अंजलीच्या लेकरासाठी बाठल्या. टप्पू साठी पाठवल्या
हा तू टिचरच्या सोच पिहायचे दड स समा.
हा, आता भेट आता या, वर्षीपासून सगळं बंद झालं आता काहीच नाही भेटत.
हा का.
हा या वर्षी पासून आम्हाला, शाळेत म्हणे कोणाचे लेकराची पेन नाही घ्यायचे. पेन्सिला वाटायच्या नाही क्लासमध्ये काहीच नाही.
अरे बाप रे बाप तुम्ही, खतरनाक शाळा आहे दीदी ती.
हाव.
त्यापेक्षा आता आमची शाळेत आली त्या, त्यापेक्षा आमची शाळेत आली असती त पुरडली असती.
पण तुमच्या शाळेत पेमेंट नाही न तेवढा, तुमच्या शाळेतला टीचर तर सगळ्या ओळखी ठीक आहेच माझं.
हो का.
हम्म त्या दिवशी दिसल्या तर इंगले टीचर, आहे ना इंगले टीचर तुमच्या शाळेत. संगीता इंगळे म्हणून, त्या टीचर माझ्या क्लास टीचर. क्लास टीचर होते पहिली, ते चौथीपर्यंत तर.
हा.
कोणत नाही तू फोटो व्हिडिओ मला व्हिडिओ पाठवून दे मी पाहतो ट्राय करून. हो ना.
काही नाही अजून.
आम्ही रोज जीमला चाललो वैशु आणि मी.
हा हा शांगते ना वैषो दीदी.
हा.
आज मग आज तर मी घरी एवढी. हा काय माहीत कितीे कस हो.
हो.
आज किती बोर झाले मी घरात.
मग आली का नाही आमच्या घरी. तूला आमची इथं तर करमतच नाही त सपनातच चिता करालोय.
असं नाही आहे पप्पा पप्पा मग ते मग कुठे गेली घर सोडून.
बाप्पा तालावाली आहे. हम्म आता एका मिनिटानें फोन कटींग कर आपला.
हा.
हम्म. अजून एकदा लावून पाहतो मी लागला तर मग.
हा चालतंय.
हा, मग अजून?
किले.
अं.
महिमा दिदीचा अन महिमा दिदीचा आण हे. वैष्णवी वहिणीचा तर बर आहे बघा.
ते हा बाबा त्यांच तर हा. हा तु कोणची रेसिपी सांगितली.
मला नाही सांगितली मेघा दीदी सांगितले रेसिपीज याची कायची. काय कायमग त्यायची सांगितली तर.
हाव काय?
त्यादिवशी आम्ही गेलतो ना मधुराज दीदी आणि मी.
हम हम हम.
सार डोकं भिण करून टाकला, बडबड बडबड बडबड.
हाव काय? मग बडबडच करायला लागत असते मग.
मंग अचानक मी काय बोलू मला.